हा काय म्हणते कशा आहात
मस्त मजेत
मजेत हू झालं जेवण वगैरे तुमचं
हो झालं झालं
झालं कां
तुमचं झालं
हो हो चालं लं आत्ताचं झालं अर्ध आताचं झालां थोडां आंज लेटं झालं आम्हांला जेवांयला
पाऊस आहे नां त्यांच्यामुळे
हो आहे नां
हो कायं
हम्मं आणि लाईट वगैरें पणं सारखी जाते त्यांच्यामुळे मंग सगळ्यां कामांला उशीर पणं होऊंन जातो
हो खरं खरं नाहीं आणि कसं आहे की पाव आंता तुम्हीं पावसान म्हणजे कोकणांच्या जांच्या म्हंल्यानंतर कायं तुमच्यांकडे पाऊस
हां हां मजबूंत हो हो हो एक आत्ताचं पहिला पाऊस पडलां आणि केवढां पूंर आलेला आमल्यांकडे खूंप खूंप खूंप पूंर आंला होतां म्हणजे खूंप नुकसांन झालं लोकांचं कारणं आमचं म्हणजे हम्मं आमच्या इथे ते कसं इथे एकदंम एक्झॅक्ट नदीच्या बाजूंलाचं म्हणजे थोडंफार अंतर नदी आहे नां त्यांच्यामुळे मार्केट पणं जवळं पडतं नदीपासूंन म्हणजे असं आणि कायं होतं मंग लगेच थोडां जरी पाऊस जास्तं पडला तरी मार्केटमध्यें पाणी शिरतं
आणि नदीचं पाणी लगेचं गावांत शिरतं असेल नां
हो हो हो हो आणि मेन कसं पहिलं मार्केटचं लागतं नदीला त्यांच्यामुळे पहिला ते सगळ्यां मार्केटमध्यें पूर्ण पाणी शिरतं बसं स्टँड पूर्ण बुडतो बसं स्टँड तरं आमच्यां खूंप जवळचं आहे नदीपासूंन असं त्यांच्यामुळे
म्हणजे जवळं जवळं तुम्हीं नदी किनारीचं राहतां असं म्हणांयला हरकंत नाहीं
हां नाहीं नाहीं आम्हीं थोडां अंतरावर आमच्या साईडला पाणी आलं तेव्हां पणं जे मार्केट मध्यें आहे नां मार्केटच्या जवळं पास त्यांच्या घरांमध्ये खूंप प्रचंड अं म्हणजे आंठ फूंट पाणी होतं यावे सं.
बापरे.
म्हणजे दुकानं पूर्ण बऱ्यांपैकी बोर्ड आलेली आणि नंतर पणं त्यांच्या. चिखलंत म्हणजे खूंप होतां प्रचंड चिखलं होतां.
किती नुकसांन झालं असेल?
हो हो हो हो म्हणजे अक्षंरशा लोकं पावड्यांने चं. चिखलं बाहेर काढतं होती दुकानांची चिक्की माती आणि चिखलं. ते खूंप प्रचंड नुकसांन झालं.
हो नां आणि दुकानांतला मालं वगैरें किती नुकसांन झालं असेल.
हो हो हो हो तेचं. त्यां खूंप म्हणजे म्हणजे दोन हजांर. पांच लां पुंर आलेला नां त्यांच्यानंतर हां तवळांच म्हणतां येईल. असं पूंर होतं म्हणजे एवढां म्हणजे हो हो. खूंप पाऊस पडलां त्यांत हम्मं.
कायं झालंय की मागच्यां वर्षी कांहीं पाऊसचं नव्हतां नां. म्हणजे सुरुवांतीला नव्हतं पणं नंतर तो वर्षभरं राहिला.
रायला हो हो हो. तेच झालंय.
त्याच्या ते तसं मग आणि आत्ता पाऊस एकदम उशिरा सुरू झाला, आला तर तो डायरेक्ट पुर घेऊनच आला.
आणि एकदम अचाानक आला पूर्व तयारी नाही करता आली. हा असं झालं ते सगळं.
हो ना
हं.
तेच आता काय ते आणि तिथे काय होतय माहितीय का आ. आता सध्या तरी ना, सगळे जणं शहरीकरण करतायत ना. म्हणजे सगळीकडे घर घर घरज बांधतायत, त्याच्यामुळं झाडांची झाडं जातात, झाडं झाडं नाहीय त्याच्यामुळे अय ना ओ जमीन अशी पकडून नाही रायली जात.
जाते, तेच होतय, हो बरोबर आहे.
झाडांमुळे कसं जमीन पकडून राहते ना.
हम्म बरोबर.
आणि त्यातन अड जरा अडथळा होतो की ब हे नाही होणार, काय म्हणता पाऊस पाणी जे काय आहे. तर ते आप अ आडवायला मदत होते ना.
होते हो बरोबर आहे. खरंच.
आता तसं अडवायचं काही साधनच राहिलेलं नाहीये.
हो तेच. वृक्षतोड खूप करतात आता लोकं अक्षरशः.
तेच तर सांगते काय. आणि काय झाललंय माई ते का आपल्याकडे तर. वृक्षतोड करून घरं बांधायची, पण त्या घरांना हे नको का जरास तरी ओ काय म्हणता, गारवा वगैरे हा प्रकारच नाही राहिला. उन्हाळ्यामध्ये एकदम रखरख ऊन आणि पावसाळ्यामध्ये डायरेक्ट घरात पाणी. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!